हॅलो
हो बोला ना
अरे म्हटलं पाच पूर्णच करून घेते अस म्हणून केला नाही तर मग आणि का नाही हा
घरी कोणी लांब मुलंय का घरी कोणी लांब मुलंय का
हा आहे ना
हो का कोणची हा वारा भरपूर येतय वार हो का
हम्म
बरोबर
हम त्याचमुळे वाऱ्याचा आवाज येऊ राहिला कठे
काय हॅलो हा काय म्हणत होते तुम्ही
काणी अरे भावाचा मुलगा आला आहे ना
हा का
त्याच्यामुळे मांजरीचं पिलू इकड आलंय
म्हणजे प्राणी एक का आहे तेव्हा तुम्ही सांगल.
हा
हाे
हा त्याच्यामु मग तेव्हा घरी घेऊन जाते. ना कुत्रा आलाय त्याला धरायला
कुत्र येल की बाहेर
हम् अरे तसा मांजरी पाळ्या का मारूनच टाकतो.
कुत्रा का आमचे बरे भाम
हा अण्णांचं अण्णांचं कुत्र आहे ना?
हो.
रठठी बी तस नाही मग. हे बाहेर गेलो होत त्याला घरात घेऊन आले छोटय हा.
हा आमचे म्हणजे असं मान जर खाली झोपत घईन कुत्रे वरून तिला येत करित्या म्हणजे असं मालिशवाणी आणि ते मज ना हा. मजानं पाय पसरून द्याेत श पण
हा हा आमचे मारूनच टाकेत.
ह हो
हम्म
मण तु मी तुमच कुत्रता
हम्
तुम्ही तुमच्या कुत्र्याला सवय तशी लावली.
नाही रे! आमचे नाही रे! चुलत्यांचं कुत्रा आहे ते.
हा का?
ते मारून टाकत ना म्हणून मग त्याला घरातच आणून ठेवते. कुत्र आलाय ते आता हम्म हम्म
काय नाव काय आहे ठेवेली?
म मांजराच मन्या च म्हणतोय त्याला.
म्हणया तिथे आजूबाजूला कोणी म्हन्या नाही ना?
नाही नाही.
आमच्या घरा पुढं घरा पशी मानेन घरा मागा मानेन. मा मांजराला आवाज दिला तोच मन्या आवाज द्यायचा.
नाही नाही आमच्या घरामागणी पुढे नाही म्हणून मी मन्या ठेवलाय.
हा बरं काय आज चालू अजून?
काय नाही अरे! आरामच आहे सध्या.
हा
हम्म तुझं काय चालूय अजून?
ह काय ए आता ऑर्डर वरून आलो बसलो तेवढ्यात फोन आल.
कसली ऑर्डर रे?
लाइटिंग
हा हा आणि दादा
तो कंपनीत जातो.
म्हणजे ऑर्डर तूच आता कम्प्लीट करतो का?
हा.
हम् हम् तो नाही काय येत मग करायला
नाही नाही पोरग्या लावला एक आणि मी कम्प्लीट करतो.
हो
हा सर
हा हा आणि मग ते अ याची सप्तपदीची त इव्हेंट कोणी केला होता?
ते दादानच केलता तो येतो ना संध्याकाळी ते.
हा हा
हा
इंट्रसां
हा ते येत तस
एंट्रीचा पण छान होता
हम्म
मग काय बाकी काय चालु आय
काय नाही आर फिरायचच काम चालू आहे सध्या
हां
हम्म
कुठ आता माहेरला हा का सासुर वाडीत
माहेरला
हो का
हम
मी जवा मायारच दिसतं बुआ
अरे आत्ता आली होते मग मम्मीना पंढरपूरला जायचं होतं ना मग चार पाच दिवस तवा राहिले नाही आता हा महिना चालू झाला तिकड राहते नाही ना वाटत
हो
मग आज अमवस्या होती मग आली इकडं
हा का
काल हा
हम्म आज काय असत मग आली इकडं मग उद्याला येणाराय परत घ्यायला
आ डाईमा चा फुला व डाईम कधी येतय डाईमाला
डाळींब आलेले अरे आत्ता अजून महिन्यात येईल द्यायला
पिकलेलं काय
हा
मग इकडं पाठवा काय इकडं पाठवा
हा पाठवल ना
म त्यासनी मीठ मिरची लावून खाईल
मीठ मिरची डाळींबाला लावून खाता का
मग आमच्या इकडं चालते बा असं मस्त मिठ सोळून वरून थोडा चिकट मसाला
हा हा पाठल ना मग
हा म्ह ते
एक काम कर तूच य आता धन डाळींबर सर्व न्यायला
मालक दण सोडून जातील त्यावर
अ ह मी वाळून ठेईल कापुण मग
हा चालल ना मग
ह हम्म
स्वयंपाक वगैरे कोण करता स्वयंपाकाला बाई लावेली की काय
नाही रे बाबा स्वयंपाक मी आहे ना करायला
हा नाही हा आता मी इकडे नाही का नाही तर आता स्वयंपाक करत असते ना
हा आता तिथं लहान अ सासूबाई आहेत ना त्या करतील ना
म्हणजे जॉईंट फॅमिली क तिकळची.
नई रे पण त्या जवळच राहत ना मग कधी मी देते कुत्या नसल्यावर तिथं मग आता मी नाही मग मी त्यांना सांगून आले की नाही नाही.
ते लहान ये का त्यांच्यापेक्षा म्हणजे.
नाही हा सोबतचेच येतील.
अजून जमलं नाही बॉ असं.
हम्म नाही झालेल नाही अजून करायचंच आहे आता जास्त पण
त्यांची का शेती भरपूर असतं तुम्हाला त्यांला सामान अस असाल बॉ.
हा सेम हे.
तू ते एकट्याचे का?
हा ते पण एकटेच एक भाऊ एक बहीन आमचं तेच हम्म.
मग बरं आहे ना.
हम्म हम्म.
कोणी बी सी एस करणार आहे का तमच्या इकड कोणी.
बसीस करण आरे नाही आयड एवढी माल बर का.
नाही का.
माझं इतकं तिथे कोणासोबत बोलणं नाही ना. आहेत काही जॉबला आहे काय अशे
हो जॉबवाला एक महिना त्यांचाच अनुभव.
नाही ते आरे.
कारण आता थोडी च चुकीच आल्यावर अवघड होईल.
हम्म ते काय दिंडोरीला जॉबला आहे. काय इथ अकराड्याला आहे सॉरी अकराड्याला आहे एम आय डी सी मध्ये.
डीड डीडोरीला कोणती कंपनी ये.
एवढं नाही सांगतायणार बघ का पण आहे एवढं माहिती ये
कोणती नामचिंग कंपनी आहे का?
आहेत नाही त्या अकराड्याची ये ना. यामध्ये स्थिती पण चांगली आहे ना. हम्म.
परमनंट बघ पर्मनंट होतं का त्याच्यात.
हा मग होत ना पर तिथे एक मॉडील अस आहे हा.
अकराळ्याचं.
हा होत होतं.
होता का काय शिक्षण काय लागत तिथ.
शिक्षण का ग्रॅज्युएशन वगैरे परत चांगल्या याच शिक्षण असलं तर ति चांगल्या याच्यावरती पण लागतात.
ग्रॅज्युएशन कशातुन ही केलं तरी चालतंय.
हा कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं तर मग चांगलं याच्यावरती जॉब भेटतो.
पण ए आय वगैरे आलं तिथं काही नाही नाही ए आयचं काही?
ते इतकं नाही सांगता येणार एकदा तिथं विचारून बघितलं तर मग होईल ना.
कोणत गाव सांगितलं का तुम्ही?
अकराळे
अक्रारी नाही आठवलं तर परत विचार मी जाणकारी बारावी पास आऊट वर घेत का नाही कोणी.
आं
बारावी पासआउट घेते का म
बारावीच नाही सांगता येनार आरे.
अ एम ए सी ए टी झाली म्हणजे काय आपलं कम्प्युटर क्लासेस झाले ते
कम्प्यूटर हा
घेते का?
घेेत असतील बहुतेक पण टॅली वगैरे सर्व करायचं मग
जॉबला
मराठी टायपिंग वगैरे ते जर झालं ना
हा. हा.
नाही तर मग गव्हर्नमेंट जॉबचं पाहायचंणा रे
गव्हर्नमेंटचा आता रेल्वेचे फॉर्म सुटले ते भरून दिले नाही.
हम्म ह
आता एक पण फॉर्म सोडायचा नाही. जे येतील भरूनच द्यायचं आता बारावी झाली. तलाठीची एक सुटेली का?
आता नाही सुटलेले मागे सुटलेले होते पण मग आले तर बघायचं त्याचं
मी निम्म्यातच क्लास सोडून
कसले?
या अस याची कम्प्युटरची शिक होती. ते ड्रॉइंगच शिकवीत होते शेवटपर्यंत काय पूर्ण करू
मग दुसरीकडें जायचं ना दुसरीकडे जॉईन
दुसर का परत ते चिडून सुरू झाले असत.
झालंय पण परत करते.
हम्म बर हो.